हॅलो
हा बोला.
काय चालले.
काय ना बा बसले टीव्ही बघत.
ते बी घालायचय.
हम्म.
कुठे काय फिरायला वगैरे गेलता का नाही..
हम्म गेल तीही.
कुठे गेलता?
आमच्या इकडे पलीकड लाब राबले.
रामलिंग ला
हम्म.
चांगलाय का रामलिंग बघण्यासारखं
हम् चांगला आहे तिथं काय
हाय अ माहादेवाची प पिंड आहे पाणी ते व ना डोंगरात न
होय.
हम्म.
आणि काय काय असं स्पॉट आहे, तिथं बघण्यासारखं
काय किरकोळ किरकोळ धुळोबा मल्लिका अर्जुन हे असे.
मल्लिका अर्जुन तिथ येत आहे.
ते वर ती मंदिर आहे की
मल्लिकार्जुनचं धुळोबावर
ह अ ते तर नाही रामलिंगच्याेतवरर
ह मग ते जहाज मंदिर ते पण तिकडच आलं काय
हा ते फोडच्या साईडला आहे तेकड
एकदा आम्ही बघितल जहाज मंदिर ते भाऊ कधी मध्ये येते वाढते ते हो
हम्म होबोल
बाहुबली मध्ये येते जहाज मंदिर कवा काही वर्ष झालं त्याला आता बघून
हम्म.
हवा बधावी बारावी ला असेल मी हवा बघितली तेे बाहुबली परतना जहाज मंदिर असंच घरची ते एकदा हला पाहणींच्या घरी गेलेलो तथच कुंभोजला आणि मग ते करत अस तिकडे गेलेलो असं संध्याकाळच गेलेलो. कुठलंही छान वाटाल तर ते संध्याकाळच बघायला.
संज एंट्री आहे.
हम्म.
संध्यायळच एटे,
होय जहाज मंदिर कवा्हा तवा्हा तर उत वा आता काय माहीत आता तिकडं कुठं गेलोय तिकडं आता जाऊन झालं की आता आठ सात आठ वर्ष झाल्या असतील आम्ही जाऊन आता सतठ काळ जास्त झाले असतील,
हम्म,
तवा नवीन होतं ना ते संध्याकाळची एंटरव्हू त आता म्युझियम टाईप आहे ना त्याच्या आज मंदिरच्या आत बघायला.
हम्म,
होतो ते वापस होता, आम्ही गेलेलो आठवते मला. आणि बाहेर का आहे. ज वगैरे फुलांची झाडं हे महादेवाच्या पिंड असं बारा प्रकारच्या पिंड आहेत. ईकव वजसला
हम्म हम्म.
ते पण छान आहे बघण्यासारखं होतं सगळं
हम्म हम्. सगळ्यात भारी कोल्हापूरच पाणी गेलं रंकाळ्यावर
रंकाळ्यावर केल्याचयता आता करायलाच काय ते.
होय कारंज करायला जात ते
होय मग बघ येण्यासारखं होत आता मरण टळ्यावर.
ते तर आता काय केलंत फेस्टिवल टाईप सगळं केलंत तिकड
होय, मग काय विषय हार्ड केलेत ना
आणि पाहण्याचा जरा बसवल्यात पुढं तिकडे हम्म.
हम्म हम्म हम्म. मग काय भारीच मग रंगाळा बघायला जायला पाहिजे तर एकदा
हम्,
सकाळाला पण दोन आार झालो चार पाच वर्ष स लग्ना जारी केलेलं.
हम,
पुला जायचंच झालं नाही तेवढं लांब इकडून तिकड जायचं म्हणलं की होत नाई
थे पन्नास किलोमीटर पडते पन्नास पंचावन्न
हम्म पण जाऊन आहे ते,
हम्म,
म्हणजे गाडीवरता पॉसिबल होत नाही ना पॉरिसने घेऊन ते
हम्म,
लांबच्या पल्ला बसत नाहीत गप्प ही बारकी रडाय चालू करते एक तासभर झाले की गाडीवर बसून,
मग मोठी गाडी घे फोर व्हिलर
होय आता घ्यायची कि तुमच्या कृपेने ते पण घ्यायचं आता.
होय आमच्या आम्ही काय कृपा करत नाही.
हम्म, जरा फोर व्हीलर शिकलायसा म्हणा आम्हाला पण शिकवा की जरा,
घे की नवीन शिकवूया
हम्म आता बघूया शिकायसाठी घ्यायला पाहिजेत,
हम्म,
हम्,
अरे
कुठं नेऊन धडकवलं म्हणजे झालं
धड धडकलं तर धडकलं पुढच्याला लागणार आहे आपल्याला कुठे लागणार आहे.
होय होय
हम्म
शिकायचं ते पण आता सगळं करायचं आयुष्यात आलोय म्हणल्यावर ते पण हाय स्वप्न फोर व्हीलर शिकायचं मस्त पैकी मारायचं
त्या नेहान टू व्हीलर शिकली नाही अजून तू फोर व्हीलर शिकणार हायस
टू व्हीलर काय जाता येता शिकल. मेन फोर व्हीलर शिकायला पाहिजे,
फोर विलर सोप आहे लगेच शिकते टु व्हीलर पेक्षा,
हम्म तेच की, टू व्हीलर टू व्हीलर याच्या आधी शिकले रे फक्त जरा आता कस हातात नाही ना त्यामुळ काय प्रॅक्टिस नाही मोडले हातात.
हम्,
खास आमच्या मामान आम्हाना शिकण्यासाठी ती आणली होती टु विलर.
हम्म
त्यामुळे थोड फार शिकलोय आम्ही स्कुटी
इथ आम्ही बघ हे चल बस लगेच चालोच कुणा च्या पण गाड्या घेऊन फिरवून आम्ही मोकळ
ते पोरांचं तसंच असतय पोरांना शिकवायला लागत नाही त्यांनी आपोआप शिकत्यात
हम
तस पोरांच तसच असतय रे बायकांच च अवघड आहे ते पोरीचं च
हम् पोर काय मोडल तर मोडू दे कि
होय तेनी काय मनाला लावून घेत नाहीत तेच पोरीचं एवढं काय तर जरा काय झालं की मनाला लावून बसत्यात पहिला चा एक सायकला जरी जरा जरी काहीतरी झालं तरी किती जीवाला लागायच आमच्या नवीन सायकल आहे माझी आणि सायकलला माझ्या असं झालं ह
हम्म इथ पोरं आहे आम्ही पडलो तरी चालतय गाडीला काय व्हायला नाही पाहिजे
हम्म
अस असतय पोरांचं
हम्म
पोरीचं तस नाही पोरी पडू दे म्हणत्यात गाडी पडू दे
हा. हा.. जीवाला जपतोय... जीवाला जपतोय आम्ही
हम्म ते तर... काय चालत
तेच की म्हणजे आमच्यामुळे घर म्हणजे आम्ही नसलं की घर थांबतय मग काय बघ की आम्ही नसलो की तुम्हाला जेवण कोण बनवून देणार तुमचे कपडे कोण धुणार तुम्हाला वेळ वेळेत खायला द्यायला.. हम्म.. घरासा सगळं नीटनेटकं ठेवायला आता एखाद्या घरात बाई नसली तर ज्या घराची काय अवस्था असते. कधी ऑब्झर्व केलाय काय कोण तशी बाईची येवढी गॅप आहे तेवढी माणसाची पण हाय सोड कारण तेनी हायत म्हणून तर आपल्याला घरात म्हणजे आधार असतोय मिळवून आणत्यात.
हम्म.
एकमेकांचा सपोर्ट दोन्ही गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित लागतात. बाकीच काय? असं म्हणायचंय.
मग काय नाय.
काय नाही बाबा निवांतच हाय. आता काय पाऊस पडालाय
भाऊजी आहेत सुट्टीवर आहेत
होय त्यांची जरा तब्येत बिघडलेली
हम्म
जरा थायरॉइड झालेलं ते प्रमाण कमी जास्त होतंय कवातर ते रात्रभर थायरॉईड आहे ना त्यांना
हम्म थायरॉईड हाये की त्यांना.
काय झाले, कशामुळ.
थायरॉइड असतेय रे थायरॉइड एक प्रकारचे ते आजारच म्हणजे असं ग्रंथी असत्यात. थायरॉईड ग्रंथी असतात ना. त्यांचा त्रास होतोय सग थायरॉईड हे सगळ्यांनाच असतंय. फक्त कोणाकोणाचं उद्भवतंय कोणाकोणाच उद्भवत नाही असं असतंय म्हणजे थायरॉइड त्यांचे ते हायपर थायरॉइड आहे त्यांना. अन त्याचा त्रास त्यांना जास्त होतोय म्हणजे गोळ्या रोज चालूच हायेत. पण गोळ्यांचा डोस वाढला किंवा कमी झाला कि ते कमी जास्त होते थायरॉईड, मग ते जरा दम भरायचं, हात कापायचं हे असं होतय ना त्यांना. म्हणजे रात्रभर जरा त्रास रातभर झोपच लागली नायी थायरॉइड वाढलंय त्यांच. झोप लागत नई परत ना असं असं खाल्लेलं पचत नई. अंगात आसा जीव नसल्यागत होतंय. म्हणजे रात्रभर जागेच आहेत त्यांनी तर झोपलेच नाइत.
हम् हम्म.
ते आज कामावर पण मग गेले नाही मग आज दाखवून आले. ते थायरॉईडचे स्पेशालिस्ट आहे तिथच दाखवतात त्यांनी मग आता ते उद्या रिपोर्ट सगळे येते मग ते थायरॉइड कमी जास्त काय झाले त्याच्यावरन आणि गोळ्यांचा डोस कमी जास्त करतोये तो डॉक्टर.
हम्म हम्, मोठेत पण त्याला पैसे किती घेत.
आता काय रक्त चेक करायला. आणि ते स्कॅनिंग स्कॅनिंग काय सहा वर्षात एकदा, सहा महिन्यातन एकदा. येवढ करतोय. गळ्याचं असं स्कॅनिंग असते ते, ते महाग आहे. तीन हजार काय तर त्याला आणि मग हे काय दोन हजार मध्ये होतय हे ते. महिन्याची दोन दोन महिन्यात ना तीन महिन्यात ना जातात. चेकअप ला, त्रास व्हायला खरंच जातात ना तर असं जास्त करून जात नाहीत.
हम्म.
त्रास झाल्यावर जातात जरा
म्हणजे आता झाले की तीन महिने झाले बघ आता गेल्या वेळीस घेतीलं ते. आज तीन महिन्याना आता आणि त्रास होणार नाही.
मग त्याच्यावर पर्मनंट इलाज नाही.
परमनंट इलाज आता एक इंजेक्शन आहे म्हण. मग ते खरं तर दहा हजारचं एक इंजेक्शन आहे ते.
मग
ते इंजेक्शन घेतलं तर ते थायरॉइड आपलं परमनंट म्हणजे बंद पण होईल किंवा ते हायपर हाय तिनच हायपर मध्ये हायपो मध्ये येईल असं दोनच काहीत होणार त्यात.
म्हणजे?
म्हणजे जास्त करून हायपर थायरॉईड आणि हायपर थायरॉईड. दोन प्रकारचे थायरॉइड असतात म् हायपो वाल्यांच जास्त त्रास नसतो इ ते. फत अंग फुगणे तेन अस हा त्रास असतोय खरं हायपर वाल्यांचं जसा यो जास्त त्रास असतो हायपर वाल्यांनी म्हणजे बारीक होत्यात ही हायपर वाली अंगानं. म्हणजे हायपर हाय थायरॉईड.
हम्म हम्.
त्या हायपर मध्ये हायपो मध्ये ते आलं तर येईल ते थायरॉईड ते इंजेक्शन घेतल्यावर. नाहीतर मग ते कायमचं कमी पण होईल असं सांगितलेलं डॉक्टरांनी. त्याच्यात दहा हजारचं एक इंजेक्शन.
को मध्ये आल्यावर काय प्रॉब्लेम होणार नाही त्याला.
मगे आल्यावर मग काय आणि कवातरच असं गोळी खावी लागणार. अंग फुगल तर फुगणार जरा तब्येत. मी म्हणालो इंजेक्शन घेऊया का काय बघा म्हणून तर त्यांनी काय हे होई ना. तयार होईल त्या झालं तर ते परमनंट बंद पण होणार ना थायरॉइड. म्हणजे इलाज होणार त्याच्यावर.
ह् ह म दुसऱ्या डॉक्टरला विचारून बघायचं.
स्पेशलिस्ट आहे तो पूर्ण मिरजेतला.
हम्म हम् हम्
आणि अमेरिकेतला जाऊन हे केलेलं आहे इथं वरचेवर जातोय अमेरिकेचाच आहे तो
की
हम्म.. मग बघूया काय करत्यात. म्हणा लागलोय मी
हम्म चालतय.
चालते ठेवू काय मग?
हा